बोला बोला.
आ येतोय आवाज?
हा, हो येतोय, माझा येतोय का?
हा येतो येतोय. काही नाही तेच, तं पाऊस काय म्हणतोय?
हा पाऊस जोरात आहे, हं हं हो ना, म्हणजे पाऊस गेला ना
नसताना पण पाऊस हवाहवासा वाटत होता, जेव्हा होता तेव्हा असं वाटायचं, कधी पाऊस येतोय कधी पाऊस येतोय, आणि आला तर आता ते चिक चिक बाहेर पडलं तर थोडसं हेक्टिक होतंय थोडसं, पण पाऊस पण गरजेचं आहे ना.
हो गरजेचं आहे, पण ते असं वाटतं आपल्या भागात नसावा, फक्त शेतापुरता पडावा. आहे की नाही,, हो ना.
पासपिडण्या पाणी प्यायला पणं काही भागात नव्हतं, असं अवस्था झालेली आता मे जून म्हणजे जुलै महिन्यापर्यंत पाऊस नव्हता. त्यामुळं थोडसं ते त्रासदायक झालेलं. म्हणजे तो गरजेचा आहे, न तसं ते आपण म्हण थोडा आता पुरताच पडला नाही. असं होतय, आता आपण विदर्भ साईडलाच बघितलं हां, तिकड विदर्भ साईडला वगैरे
हा.
मला वाटतंय अजून पाऊस फारसा म्हणावासा नाहीये तिकडं, असं होतं.
हो हो बरोबर आहे. इकडे आपण गुजरातकडे पण जातो ना तिकडे अजिबातच नाही गरम होतं भरपूर. पूर अजून. कडक उन्हाळाच चालू आहे बऱ्यापैकी तिकडे ही. हा हो ना आणि आता आपल्याकडे पण हा हॅलो
हा येतोय. थांबतोय थोडा पडतोय पण तेवढा का होईना गरजेचं आहे शेती पिकांसाठी. हा आणि पुढे थोडी मिळाली तरी. तकऱ्यांना ते तेवढं बरस असत ते काय शेतीची काम. करण्यासाठी वगैरे असं.
हा हा हो ना. पण आपल्याकडे पण बघा आता. पाऊस थोडा वेळ थांबला ना लगेच गरम व्हायला लागतं. म्हणजे अजून असं खूप असं गारवा असा हवेत पसरलेला नाही. म्हणजे जमीन केवढी तपलेली आहे.
एवढी तापलेली म्हणजे या वर्षी दिल तर उन्हाळा म्हटलं तर हा सहा. त्यापर्यंत उन्हाळा झाला. तसं म्हटलं तर जुलै महिन्यापर्यंत. पाऊस नव्हता ना. त्यामुळे जमीन अजून तशी तापलेलीच आहे. हा आम्हाला हे झालेलीच नाहीये. पाऊस थोडासा पडेल. पण, हा पण एवढ्या पाऊस त्यांनी सुद्धा निसर्ग बघितला ना किती छान झालाय.
अगदी अगदी झाडं अगदी टवटवीत झाले अगदी म्हणजे वरून धुन निघाले. म्हटलं मी वरून बघते ना! तर म्हंटलं ही झाड म्हटलं नाही तर, यांना वरून कोण पाणी घालत. नाही का मोठे मोठे झाड असतात
हा मग मला पण कसं वाटतं ना म्हणजे हे निसर्गच करू शकतो हे आपण कितीही त्याच्या मुळंना पाणी दिलं किंवा काय दिलं तरी त्यांचा उवटवीत करण्याचं काम निसर्गाचच आहे म्हणजे ते चक्र
अगदी.
केलेलं आहे. ना प्रत्येक ऋतूमध्येते प्रत्येक ऋतू तो त्या प्रमाणात झालाच पाहिजे
त्यानुसार बरोबर ये. आता आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये सगळे झाडांची म्हणजे पानं वगैरे पण गळतात. म्हणजे ठराविक आता चैत्र महिना सुरू झाला का नवीन पालवी येणार. म्हणजे असं कसं ना बरोबर त्याच्यात त्या वेळेलाच होतं निसर्गाच्या बाबतीमध्ये नाही का?
हा म्हणजे ते कस ते निसर्गचक्र असं आता थोडस काय होतय कि ज तोडून होते रस्त्यांच्या कामांमुळं तत्यामूळ कदाचित मला वाटते पाऊस यायला पण उशीर जास्त होतोय तो. पण म्हणजे मा मत मला असं वाटतं एक झाड तोडले तर आपण एक झाड लावायला पण पाहिजे. थोडस पावसाळा आहे म्हटल्यावर थोडीशी झाड पण लावली पाहिजे.
हा खरं आहे. हां ते ग्लोबल वॉर्मिंग खरं हो ना हम्म. तेच ना हम्म. बाकी काय तुमची आहे का शेती वगैरे आहे?
हा आहे शेती आहे शेतीमध्ये पीक असतात. हा ऊस असतो नंतर भुईमुग. हा भुईमूग नंतर मूगचा वाया सारखं ते अस कडधान्य असतात सगळ्या प्रकारची शेती असते हा. आणि थोडस कसं पाण्याचं प्रमाण आहे चांगलं त्यामुं म्हणजे जरी पाऊस पडला तरी थोडस काय एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण पावसा हा गरजेचच आहे ते थोडस संपत येतं पाणी हा जमिनीतलं पण पाणी संपत येत म्हणजे विहिरी जरी अस असतील त ते तेवढ्या कालावधी नंतर ते संपत येत. ते काय होतं आता आपल्याकं फारस ते ह्या पावसाच्या पाण्याचा निचरा करायचा आपल्याकडं अजून आपण त्याच्यावर गांभीर्याने विचार करत नाहीत म्हणजे महाराष्ट्रातले लोक लोकं मला हे मी गेलेलो ना. ना उनळ्यामध्ये आम्ही गेलेलो फिरायला तर तिकडं बऱ्याच म्हणजे मी प्र नी असं शेतत आहे बघितले म्हणजे त्यांचे शेतत आहे ते बांधून ठेेतलेले. ते पावसाचं पाणी साठवणार आणि ते वापणार.
हा-हा-हा. आपल्याकडे नाहीये आपल्याकडे म्हणजे कसलंच नियोजन नाही आहे तसं. नाही म्हणजे पाऊस आला का पूर येणार. हा आणि नंतर लगेच दुष्काळ पण पडतो. तो असं म्हणजे काही हेच नियोजन नसल्यामुळे.
ते पुढं जात वाहून त्यामुळे ते नदीच्या माध्यमातून पुढं जात ते ते साठवणीची काहीतरी प्रक्रिया पाही म्हणजे धरणं वगैरे आहेत तरसं काही प्रॉब्लेम नाही पण धरणामध्ये पण पाणी सा पुरेसा नसतो राहात नाही तो.
हो बरोबर आहे हो ना. असं तु तुम्ही म्हणाले तसे शेततळे वगैरे लोकांनी केले तर मग ते फायदेशीर ठरू शकतं.
हा म्हणजे ते कसं आपल्या प्रत्येकानेच म्हणजे सुरुवात तशी प्रत्येकाने स्वतःपासून केलीच पाहिजे कारण थोडीच प्रत्येक शेतामध्ये थोडसं शेततळ म्हणा किंवा सारखे प्रकल्प जरी आणले तरी मग हे जे धरणातलं पाणी अ ह्याच्यासाठी वापरतात मग लाईट तयार करण्यासाठी. ते पण थोडसं त्याच्या वरचं भार पण करून घे.
हा नाही तेच ना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. घराघरातून अशी जनजागृती व्हायला पाहिजे. पाण्याचं महत्त्व आता मी तुम्हाला सांगते हां. तुम्हाला सांगतेय माझे एक ओळखीतले आहेत बरं का तर त्यांनी तर म्हणजे ते पावसाचं पाणी सुद्धा ते जमा करतात. आणि टँकरमध्ये भरून आणि एके ठिकाणी ते असं जमवून ठेवतात शेतासाठी.
पावसाचं पाणी जमा करतात ते म्हणजे त्यांना म्हणजे पाऊस च पाण्याचं एवढं महत्व महत्त्व त्यांना माहिती आहे. की म्हणे, पाणी इतकं महत्त्वाचं आहे. की लोकांना म्हणजे किती लांब-लांब पाण्यासाठी
जावं लागतं म्हणजे हे प्यायचं सुद्धा पाणी किती खराब पाणी पितात लोक आपण जर बघितलं तर, हां हां मग ते त्यासाठी
हां.
हे आपण त्याच्यावर उप पर्याय केलेच पाहिजेत, असं मला पण वाटतंय की, हे थोडसं हे आपण, हे आता पावसाचं पाणी येतंय किंवा, कित्येक ठिकाणी साठवले आहे, त्याचं निचरा होऊन जातं ते ओढे-नाले वाहत त्यात नंतर ते विहिर, नदीला जमा होत. ते असं पुढ पुढ, वाढतच जातं ना ते.
खरंय. हो, ना. आपल्याकडे म्हणजे असं लोकांमध्ये पण, अवेअरनेस नाहीये. म्हणजे आता तुम्हाला सांगते, मागे एवढा होता पावसात एवढा पाण्याचा दुष्काळ होता, तरी लोकं आप आपले गॅरेज धुत आहेत, सडा टाकताय आहेत. बाकी बाहेर पाणी चालू आहे, ओेटे वगैरे धूवून राहिले, हे असं बरोबर नाही ना? म्हणजे एका बाजूला, दुष काळ म्हणता, अन एका बाजूला असा पाण्याचा अपव्यय
हां, फार होतो फार, म्हणजे ज्यांच्याकडे आहे ना, ते फार पाणी वाया घाल आता अगदी म्हणजे, पाईप सोडलेले असतात. ते नळ कोण तिथं बघायला पण असे कित्येक उदाहरणं, बघतो ना आपण.
अगदी रस्त्यावरून पण असतं. म्हणजे शॉप धुवून काढतात, पाणी रस्त त्यावरून वाहतंय. आणि बाकी ठिकाणी, दोन-दोन दिवस लोकांना पिण्या च सुद्धा पाणी मिळत नाहीये. असं खूप बघायला मिळालं, एवढ्यात तर.
हो, ना. ते आम्ही म्हणजे, ते आमच्याकडे शेती ती ऊस तोडीसाठी येतात ना मजूर त्यांच्याकडेच, आम्ही कर्नाटकला गेलेलो. हां, कर्नाटकमध्ये ते त्यांच्या घरी गेलो. त्यांची मुलं, अशी त्यांनी झाडं म्हणजे आंब्याचं लावलेलं, नारळीच च लावलेलं, तर त्याच्या खाली ते गेलेत. मी, मला काय समजलं नाही पहिल्यांदा. पण ते काय करत होते? तर तिथ अंघोळ करत होते, मजेत. ते पाणी झाडाला जाईल. मत हां, म्हणजे एवढं ते पाण्याला वाचवतात ते. म्हणजे आपण विचार केला तर, हां. म्हणजे असं किती? आपल्याकडं किती पाणी आहे? त्यांच्याकडे ते पाणी नाही, म्हणून ते पाणी असं, वेगळं देऊ शकत नाहीत ते.
ली, हां. हां. हां.
म्हणतात, आम्ही इथ जेवायला देऊ, पण पाणी मिळणार नाही आम विचारतात ना.
खरंय आहे खरंय. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे अशी परिस्थिती, हो ना, आणि
पाईपन सगळ्या गाड्या धुणे म्हणा, ते काही गरजेचीच गोष्ट आहे असं नाहीये. म्हणजे असेल ते धुतलं पाहिजे, स्वच्छता पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण नको तिथं पण फार केलं जातं. मी बघितले ते आता- सर्व्हिसिंग सेंटरमध्ये जे काम पाईप न होतं, ते किती प्रेशरच्या पाईप न पाणी वाया जातं ते,
हो, ना. हो.. हो, कुठे पण बघा? पा-पाणी अक्षरशः म्हणजे वाया रस्त्यावरून जात असतं, भरतंच आहे. चाललंय वाया.
त्यामुळे अं किंवा टाकी भरली ते बंद करणं, प्रत्येकानं आप आप स्वतःच म्हणून. केलं तर ते ते पाणी पुरणार आहे असं होतं.
खरंय हो ना घरापासूनच म्हणजे प्रत्ये.
हा प्रत्येकाने केलं पाहिजे थोडंस मला वाटतं का एकाय सिटीमध्ये ते झालेलं. पण ते मीटर वगैरे नाहीत का लावले.
हा हा.
ंतर कस होत की आपण तेवढ वापर करतो ना.
हा बरोबर आहे हो ना हा.
असं मला वाटतं काही गोष्टी अंमलात पण आणल्या पण पाहिजेत त्याशिवाय लोक पण सुधारत नाहीत अस. होत.
काही नियम. कडक म्हणजे जे लोक असे पाणी सोडतात किंवा जास्त अस वापरतात त्यांच्या. काहीतरी कारवाई करायला पाहिजेत नाही का नियम कडक कराय. पाहिजेत जरा.
म्हणजे अगदी असं काही ठिकाणी. पाणी नसतं अशी अवस्था बघितल्यानंतर‌. फार वाईट वाटतं ना म्हणजे की अरे कशी अवस्था आहे इथं कशी आहे म्हणजे. हे बघितल्यानंतर मला पण फार वाईट वाटलं हे असं नाही म्हणजे आपल्याकड. आपण. त्या असं पाणी घालायचा कधी विचार सुद्धा केला नसेल की अरे हात तिथंय. करावं हा भांडी धुणे म्हणा त्यांनी ते तिथं जाऊन करतात का तर ते पाणी झाडांना जावं. म्हणजे एवढं ते वाचण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्याकडे हा काय प्रकार नाही. ह.
का बरोबर आहे आणि म्हणजे ते गावात आपण बघतो ना की ते असं. पाणी कशात तरी बादलीत वगैरे घेऊन मग भांडी. धुणार हे करणार स्वच्छ करणार आपल्याकडे डायरेक्ट नळा खाली कड नळाच्या खालीच चालू असते सगळे काम.
तो पण आपण विचार करत नाही किंवा तेवढीच बाधली नाही. जात नाही आता हल्ली गिजर असतात सोलर असतात त्यामु मुला. नाही आपल्याला पण नाही त्या पाण्याचं महत्त्व राहत नाही एक एक बादली असू दे बादली. किती पाणी अंघोळीला वापरतोय हे पण समजलं जात नाही ना.
खरं आहे मी बघितलंय दुष्काळ म्हणजे ज्यांनी बघितलेला आहे ना त्यांना थोडी तरी ती जाणीव असते. ते. पण ज्यांना माहीत नाही काही अनुभवलेलं नाही त्यांना नसते बहुतेक ती जाणीव असं वाटते. मला तिकडे.
तुम्ही कॉल करा त्या हां कंटिन्यू करू ओके हां.
करते पा दोन मिनटात ओके बाय.